लव
हॅलो आवाज यायला का?
बारीक यायलाय जो एकदम.
एकदम बारीक यायलाय.
व्हय
ऐकु येतंय का तुला?
ऐकूे येतय बारीक मध्ये जरा असं कोंबुन करण्याचं भूत कोमल्या क
हा अगं तिच्या फोनचा आवाज स्पीकर जरा हे झालंय ग!
मग आता तिच्या तिला पण जेव्हा फोन लावले लावलेली की नाही मला त तेव्हा पण असंच होत होतं.
तसंच होत आवाज बारीकच येतोय.
होय. का नाही बा बसल तू?
काय नाही मी पण बसलोय बघ तुझीच वाट बघत बसलय नमाज पडलो तुला फोन लावलो लगेच मग तुझ व्यस्त आलता मग बसलो.
हा तिचं हे एक बोललाल तो तिच्याबरोबर मीनी तुला मॅसेज केलं म्हणतो करतो.
हम्म-हम्म
मगाशी काकीचे हा- हा मग अशी ग काकीची मम्मी अ-अ काकीची मम्मी म्हणते स काकी मुलगी ती बहीण आहे की नाही तिला माझं आणि वैष्णवी रावळच कॉल रेकॉर्डिंग गेलतो ती मला रेकॉर्ड करून पाठ को ल्या
व्हय
हा तुला पाठवतो मी.
चालते पाठव.
मला ती फोन केली मला ती फोन केली मला काय म्हणली अगं तुझं रेकॉर्डिंग आलंय मला तुझं आणि कोणाचं स्टेफी अस पण कोणतं नाव मी- मी भीऊन गारातात मुलं काय- काय बोललेय ग? काय- काय बोलले? काय नाही ते स्टेफी तेवढं नाव आलंय म्हणली मग पा तुले बघ म्हणली तुला मग ऐकलं तर त्यात वैष्णवीचा आवाज होता.
वैष्णवी
वैष्णवी रावळ आणि मी बोललेलो ग त्यात म स्टेफी न कार्य ते कर ना काय ते पण विचारा आलती ग मला ती मला स्टेफी काय केली नाहीये. कर म्हणलेलो काही केले नाही असं सांगाल त तु
हा-हा हम्म काय सोडा आपण-आपण दोघीच्च जरा हाय बाकीच्या संगड आपण सगळ्यां बरोबर हाय बरोबर बोललोय.
होय.
तेच कि काय ना हो बाई
हम्म मला सौरभ शंत्रचा पण मॅसेज आलता सांगितल काय तुला
नाही सांगितले
हम्म मग अशी दुपारी आलता आणि अ कार्यावर कॉल करणार आहे कवा करू अस म्हणुन त्याला म्हणल लावून बग माझ्यावर नर तर का लागत नाही म लावून बग म्हणल लावून बघितला लागला नाही मला लागतोय मला अरे लागत नाही माझं कंप्लीट झाल्याचा मेसेज येतोय तरी पण लावून बघ मनला त्याला उग आणि वाटायचं मला बोलायचं नाही खोटं बोलायलो काय असतसं लावून बघ म्हणल्यावर लावून बघितला
हम्म
लागत नाही म्हणला
क
माझं पण लिमिट संपलंय आता दिदीच पण कि किती टाइम येते काय माहित आता
होय त्याला ह नंबर द्यायला काही प्रॉब्लेम नाही बर हा बहिणीचा मग कसं द्यायचं त्याला उगच कसं बोलायचं
नको दिऊस कारण नको बांई राहुदेत तिकड आणि वेगळच होते ते
हा होय तेच की,
जरा वेगळं पडतय
तेच ग दुसऱ्यांच्या नंबरला कशाला लावायचं, म्हणून मग त्याला काय बोलल नाही सेफी सांगितल्या का काय-काय माहितय स्टेफीला पण सकाळी करतो म्हणली मला नंतर फोन तू कर मला तिच काय मेसेजच आला नाही मला
हम्म-हम्म, आता का लिमिटच आपल्या आपली करायला येत नाही का?
होय
तने,
हो तेच की
हम्म आता आमच्या दिदीच्या फोन वर पण किती आता तर ते पण बंद होईल आता,
कुणाच्या?
आमच्या दिदीच्या फोन वर पण यायचं एकशे ऐंशी मिनिट झाले तर मग झाले ह,
होय तेच कि
हम्म,
जर माझं तेवढं हे त्या बहिणीचं टास्क एवढं पूर्ण होतं मग तुझं लिमिट पूर्ण होतय नाही तर सांग मला असं हेच झालं कारण आपलं मा आपलं-आपलं करायचं तेव्हा भरपूर होतं आपण बडबडत होत तो मी संग भक्तीला तुला आता कोणाला फोन करत म्हणून लोकांना करायला पाहिजेत मग हो की नाही
मग एक एक वैष्णवीला पण करायला पाहिजे मग असं आता किती झालात तरी
आता पंधरा हे सोळावा चालुय
मग झालेत तकि,
कुणा संग काय केलं काल तुझ्या बरोबरच की, माझं दोन कॉल झालत तीन झालत त्याच चौ चार काउंट झालं एक उचलला नव्हत
हा ते पण लागना झालत बघ
हा त तो पण काउंट झाला, मग कालच पाच झालेत परत आज सकाळीपासून काय झालंय बहिणीला केलो, भक्तीला केलो तुला केलो परत पप्पांच्या आत्ता
हा आत्ता,
ह आणि पप्पांच्या हेला पण भक्ती बरोबर पण दोन का तीन कॉल दोन झाल्यात वाढत कॉल मग ते केलो आणि बहिणी बरोबर पण दोन झाल्यात वाढत अस आणि आणि कोणा बरोबर तर दोन केलो आणि अ मम्मीला म्हणलो. अ अ करतो फोन मी एक आणि असं घरात काकी तुला पण जे पप्पांना पण करायला दिलं ना ते मम्मी करायला तिथं म त्याला दोन केल आणि बोललो मम्मी बरबर अस
असंच का मम्मी बरोबरच लागतात तिला पण
हो तेच की
मी पण असच केलतो, घरात.
तेच की, असं केलं न आता हे तुला केलं, त्यानंतर एकदा बहिणीला लावणार दुसऱ्या मग तेला तेव्हा मम्मीला बोलायला देणार. मम्मी काकी आणि मम्मी जेवलो. लावलीच नाही, होय की तू मेसेज करतो म्हणलेलीस ना म्हणून लावली नाही वाढतं
तो नाही म्हणलेलो बाळ तिला, मी काय म्हणलेलो उद्या मला बारा नंतर कॉल कर चालतंय म्हटलेलो कारण मी म मी ते झाला काम तेन आवरूस तोपर्यंत बाळ बारा वाजता
होय अग ती काल दिवसभर नव्हतीच. काल सकाळी अकरा का ते साडे अकराला गेलती ती अऍडमिशनला नी संध्याकाळी साडेसहा पावणेसात आल्या काल तिझामाझा पण कॉल नाही, आल्या ते झोपल्या ती. रात्री मी कॉल करायच म्हणून तिला, फोन केलो तर ती झोपलेली ती जेवायला पण उठ ली नाही मग सकाळी मेसेज केल्या अग काल मी लई कंटाळून आलतो म्हणून झोपलो आज करतो कॉल अस झाल.
मी काय मग मी तिला म्हणलेलो कर मला मी फ्रीच आहे म्हणलेलो बारा नंतर करत जा कारण माझं काम तेन असत्यात ग
व्हय लाजत्या ग ती करायला बघत नाही
मग तिला कर म्हटलेल ती म्हटली कि मला हा मी करतो करतो म्हटली खर काही केलीच नाही तिन
बोलायला बाहेरच्या संग अस लई बोलत नाही ती
असं करून तर संपवायचं बाई.
तिला पण अननोन नंबरचा फोन आलत. ता कुठला तर एका बाईचा मग मी म्हणलेलो की तिला त्या बाईला तर कर एक दोन कॉल तिने तुला दोन कॉल केलती म्हणाल्यावर करतो करतो म्हणलं तिला पण कराय नाही त फक्त माझ्यासंगच बोलत्या तिचा सात कॉल झाल्यात बाळ माझ्या आधी तिने घेतल्या तरी तिचं सातच कॉल झाल्यात.
अजून पर्यंत.. फक्त
त्तिच्यानंतरन आणि मला काल टास्क येऊन मी एवढं केलंय बघ.
अग बाई! अजून सातवरच हाय व्हय ती.
तिचा कॉल पण मी तिच्या मागं लागून लागून पूर्ण करून घ्यालोय बाळ कोण करतोय कर की कॉल कर की कॉल म्हणून
अवघड आहे बाई
अस तिज
ती का करायला पाहिजे बाई लव.
बघ की होय करतेच.
पण कसं दोन दिवसात करायचं करायचं म्हण करून मोकळ
होय आपलं दोन तीन नाही आठवडा झालेला आहे बाळ आपल पण
अरे तरी पण रे आपण मधी मधी कुठं एवढं तरी पण सोडतच होतेकी
होय खरं आपण कंटिन्यू कॉल करून कमप्लीट केलंय बाळा
हा तेच ते खरं संध्याकाळी आपण किती कंटिन्यू बोलवत होतो बा
होय कंटिन्यू आणि तेव्हा तर मला कॉल नव्हत ती बॅक टू बॅक दोन चार कॉल जरी मला केली असते की नाही तरी चालल असत.
तेच की
आता हे माझ हे ज हे बहिणीच्या ह्याच्यावर पण आलंय टास्क म्हणल्यावर मी पण करायला लागते ती पण ह्याच्यात नाही ग कंटिन्यू तीच करत असली की नाही पटापटा पटाटा एका तासात चार कॉल होतात तीच
होय आपण आता तीन दिन कोल बोलत होतो बा संध्याकाळी ओ ते पण बारा बारा मिनिट
हा तेच की,
मग हुत्यातच की ग तीन तीन म्हणजे रोजचे तीन आणि बाकीचे आपण आणि परत आधी करत होतो कुणाला
होयच की होय आता तिला मीच मा घाय घेऊन घेऊन करायला लावतो होतो त तिला ते ट्रान्सकशन टास्क करायला लय आवडालय. तेच करत बसल्या
तिला पण आलेत व्हय ट्रान्स्क्रिप्शन
तिला ट्रान्स्क्रिप्शन आल्यात लगेच त्या दिवशी ज आपल्याला असाईन झाला त्या दिवशी तिला पण असाईन झालात.
व्हय.
ते तिला ते आवडल ते एक करत बसत्या.
हा हा जाऊदे ते ते काय रेकॉर्डिंगच आहेत फक्त
हो तेच की तिला म्हणल आता कर म्हणुन आत त्या नंतर एकदा कर म्हणल नंतर पण बघतो दोन दोन करायला लावतो ती दोन मी दोन
चालतय की करायला लाव बघ बघ करायला लाव म्हटलो.
तेच की मला तर कॉलच सपल्याशिवाय क नाय माझं ट्रान्स्क्रिप्शनच करायच माग सोडलय मी मला हे कधी सपवलं असं झालेय.
हम्म चालते कर मी मी काय केलो नाय बय जाऊदे म्हंटलो आता बाई कोणाला कॉल लावत बसू आणि प्लस ते आवाज हे कर मुळ म आणि परत ते सोडलोयच बय मी
हो आता मला ह्याला आलंय म्हणून मी पण ते बहिणीला म्हणलो कर उदया नाय तर तिला पण राहु दे म्हणल होतं ट्रान्स्क्रिप्शनचं तेवढं कर
आलय तेवढ कर काय होतंय.
मला का नाही ऍप डाऊनलोड केल्यावर कनय त बहिणीच्या फोन मध्ये माझीया अ त्यानी कनय ये आप आता का नाही नवीन अपडेट केला आपण जेव्हा पहिल्यांदा डाऊनलोड करता आपल्याला डायरेक्ट डाउनोडचं आलत की नाही. आता ती एक बई सांगता इन्स्ट्रक्शन्स म्हणजे कार्या ऍपमध्ये काय काय टास्क कराय एक ट्रान्स्क्रिप्शन सांगितल एक कॉल एक काय सांगितलं माहिती हाय का ओब्जेक्ट आहेत तिथं ऑब्जेक्ट चं नाव असते त्या ओब्जेक्टला सिलेक्ट करायचं म्हणजे ट्रांगल दिलंय तर त्यात ट्राँगल कुठला हाय त्याला सिलेक्ट करायचं. असलं टास्क आहेत म्हण
व्हय हा हा मी हा अ म्हणजे कॉल करता मम्मीच्या फोनला डाउनलोड केलं तवा हा ती सांगालती
सांगते की नाही हम्म नवीन अपडेट आला बघ आपण जेव्हा पहिल्यांदा एस वाय ला डानलोड केलत तवा असं काय नव्ह
व्हय नव्हत.
डायरेक्ट ओटीपी येत होता.
व्हा डायरेक्ट ओटीपी येत सोड आणि काय नव्हतं ते स्टार्टिंगला इन्स्ट्रक्शनस वगैरे आता सगळं अपडेट झाल्यात.
आत्ता ती बाई बोलत्या सांगत्या सगळं व्यवस्थित.
हम्म सांगतुला आता सगळं ती आणि काय मग काय केलीस दिवसभर आज काय? केलीस आज दिवसभर आज
काय केलं नाय बघ बसलोय दिवसभर अशी दुपारी दोन वाजे अग सकाळी उठलो होतो आणि किती मम्मीच काय तरी काम होतं म्हणून मम्मीन आजी गावात गेल्या आणि मी झोपून टाकलो साडे दहा साडेदहा अकराला का कायतर दोनला उठलो जेवलो परत फोन घेऊन बस परत टास्क कीती वेळा टास्क करत बसले? मग परत थोड्या वेळान मग का हे कॉलच करत बसलय
ते जरा करायचं आणि कॉलच जरा करायचं मस्
हो कॉलच करायला कस कोणत अव्लेबल असलं तर कॉलचच करत बसतोय म्हणजे जनां तेव्वा टामिंग आहेत तवरतवरतवर पटापटा करून घेतोय मग कोन अवेलेबल नसल तर ट्रासलेशच
त्या हला पण वैष्णवी रावळल ए कर सृ
तिचं पण कम्प्लीट झालं असेल ती बोलत नाही ग वैष्णवी रावळ सगळ म्हणजे अस काय तरी कामात नसते अस त म्हणून कस तरी वाटते अस काल कॉल करायला
मण सृष्टीला कर
कोण सृष्टी
तुष्टी पडत र
कुठं ओळख पाळख आहे माझी तिची
काढायचं एवढं पण काय बाई कुठ तर भेटतच नाही तुम्ही भेटलाच नाही आणि कॉल करायला सांगावले म्या
नाही बाई बहुतेक